हा याला का आवाज? हॅलो, यालाय काय आवाज?
हा हा, आला ओ मॅडम. गेला की ग.
आलोच.
हम्म, मग अग बोल की तू काय झालं ऍडमिशन च कुठ? जर्नलिस्ट.
नाही अजून काय कुठ विचारल, फक्त डी के टी ई मध्येच विचारलं.
पर्सेंटाइल पडून तू इथंच का बघाय लागल्यास जा दुसरीकडे चांगलं कॉलेजला.
कुठे जाऊ सांग?
अगं कराड कॉलेजला किती हाय तुला नाईंटी पर्सेंटाइल हाय नव्हवं? मग, चांगल्या कॉलेज आजूबाजूच तुला जर पाठवत नसतील तर बघ की.
ते अगं बघणार आहे, खरं जास्त आता डी के टी ई लाच म्हणालोय बघणार आहे सोड सोड मी बाकीच पण
पुरण डी के टी ई आता मागच्या वर्षी सुरू झालेय का त्यांना ऑप्शन नाही किंवा गरजे पाठवतच नाही त्यांना इथं ठीक आहे पण चांग पर्सेंट करायच दुसरकडे ट्राय करते
का
विचार घ अजून विचारष्ट कोणा कोणाला
होय मी चौकशी केलीय सथोड बाकी कॉलेजची पण
हम् हम् हम सगळे तेच विचारायला लागणार क तो कुठे येणार आहेस कॉलेजस आहे ते कॉलेज कस आहे
हम
घर अजून काय चालूच नाही ऍडमिश रजिस्ट्रेशन करच
होईल एक चार दिवसात चाली म
हय काय तुम्ही अजून ए टब्ल्यूस करायला दिले नाही झालं माझं अजून प्रोसेसमध्येध्ये आहे
हा तू कुठे घेणार आहेस
मला काही ह पर्सेंटेज ला भेट नाही वाटल चांगलं जर भेटलं टिकेटी लास्ट ऑप्शन तर मग इथच घेणार कारण बाकी कॉलेजला तर पॉसिबल नाही म ह ओपन हाय मी ओपन कॅटेगरी पण ईडब्ल्यू एस मधलं पण काय एवढं क नाही पसेंटेज से फा सेव्हंटी सेव्हन होत म
ते अस
हा पण ते काय आता काय सांगता येत नाही म्हणजे रेजिस्ट्रेशनच करायच प्रोसेस मध्ये घ्यायच
हम्
बघायचं काय होत म रेजस््रेशन इच्छा नाही आहे
हॉस्टेलला राहायचं नाही आहे मला
पीजी होत्या पपा नंतर जॉबला काायचथ फॅमली मध्ये करणार आहे काय तु आयटी कंपनी आयटी कंपनी काही काय सांग तर जॉबला तर जाणार
वळच वड फरा
त्या आता दोन वर्ष राहिलीच त मी नंतर सोखपडते सगळ्यांचं ते तर नाही नसतेस दोन चार दिवस वाटते राहिले नि लांबूनंतर तर होते की तिकडचे फ्रेंड म्हणत होप होते अभ्यास म जाते थोडी लोक जातात त कस नत ह म्हणे थोड बघती तवा हम म्हण त कॉल केतीस ना तिला तू पण हे टास्क तिला
हा हा
तेज मी मला हे नव्हतंच माकड मी काढलेलो मध्ये डिलीट केलो पण परत घेतलं आता घरात बसून तर
माझं झालंय थोडं पुढचं टास्क आलंय
कुठला आलेय ट्रान्स्क्रिप्शन चा आले काय
हो
ते कसं व्हालय तुझं ट्रान्स्क्रिप्शनच किती झालंय तुझं
माझ तीनशे तीनशे ते पुढे गेलंय
ऑटोमॅटिक नंतर टाईप होऊन आलेला ना फक्त ऑडिओ चेक करायचा आणि करून सबमिट करायचा
होय
माझ आधी साडे सहाशे झालत परत सातशे किती झालत असं दाखवाल तर रिफ्रेश केल्यावर परत सहाशे दाख वाले असं काहीत व्हाले इशू झालंय काहीतरी
तुझ तुला हे पण आलंय ना ते पण आलंय
माझ पहिलं टास्क मी जेव्हा आता पर लॉग इन केरेडी घेतलं गे ते्हा मला ट्रान्सस्क्रीप्शनचं आलं
हा हा
मग ट्रान्स्क्रिप्शन च केलो मी थोड पहिलं सुरुवातच तीस ते पन् तीस पन्नास ते स्वतः टाईप करायच होत ना ते केलं झालं मग त्यानंतर पन्नास पन्नास पन्नास हे आपोप टाईप करून फक् ते ऑडिओ आणि हे चेक करून सबमिट करायचं होतं मण हे केलो माझं पाचशे समतीिंग साडेपा पाचशे का तरी झालंत ते ट्रान्स्क्रिप्शनच आणि रिफ्रेश केल्यावर फोन फ्रेंडच पण आलंय आता हा बस एकच कॉल झाला ह् म तर काय बोललय त्यांनाच माहित नाही ऑडिओ ब्लँक आहे हा हंचय
ह
मी जेव्हा केलतो कणी का नाही टईप मराठीमध्ये एक एक ते कन्नड साईडचं पण होतं आणि एक एक तर काय बोललं ते बैलच कळ न सर असल म हसलतो तुम्ही आवाज खिडकीत उभारल्यात असलंवालं होत आणि ते कसं आपण करेक्ट करून टाकलं का नाही तर रिजेक्ट झालत ते परत जास्त ऑडिओमध्ये आहे ना सेम कस पाहिजे होत राईट
ह त्याचं पेमेंट कसं येईल काय माहिती
कशाच
तेच की ट्रान्सस्क्रीप्शनचं
ट्रान्स्क्रिप्शनच काय माहिती दिवसाला काय म्हणाते की ह
का मी ते खरं खरं अजून काय आलंच नाही
अजून काय आलं नाही खर रामानुज विचारलेला ग्रुप व बघीस मिनट मी तुम काय भेटते
काय माहिती अजूनच चेक होणार आहेेत ऑडिओ
पेंडिंगच आहे माझं पण सगळं
माझं पण पेंडिंग आहे
तरी वीस मिनिटचं झालं तर तीनशे पंचवीस रुपये काय तीनशे पंच्याहत्तर रुपये काय तर वीस मिनिट झालं तर असं
खरं त्यातलं थोडं ऑडिओ रिजेक्ट झाले तर
तेच की सेकंड सेकंड यालात ना आपल्याला कि एक सेकंड पाच सेकंड तीन सेकंड हे वीस मिनिट कधी व्हायचं केवढं गेल्यावर मग तीनशे पंच्याहत्तर पंचवीस रुपये होते
माझं अजून तीनशे ला काडकलोय मी,
माझं पाचशे झालंय. सोड तर त्यात पण कस ऑडिओ ब्लँक दोन दोन सेक ड एक सेकंड असतच जास्त आहे. हा हम्म असल वालच आहे ऑलमोस्ट, तर.
होय.
ते काय कन्सिडर होणार नाही. ना एवढं, मशीन लर्निंग ला घ्यालात सगळं वैय का नाही. मस्िंद निमसाठी, ऑडिओ म्हणजे ट्रेनिंग साठी, ऑडिओ पण आपलं टेक्स्ट पण. सुरुवातला आपण, आपण पण ऑडिओ रेकॉर्ड केलेल, असं कोणाला तर गेलं असणार आहे. सगळं का नाही. मला तर वाटत हे फोनवर बोल ते, सड जे आता आले ना ते सगळं फोन फोन ब फोन म बोलले. डसच आहे,
होय,
ते मला तर काय बायकांच सगळ रेसिपी मोदकच हे करूबघ हेल्दी हाय, आहे ते अस सुद्धच होत सगळं. आणि काय, निवतं चालय घरात. काम बक्की कंटाळलाय घरात बसून आता.
भाई मला तर तुझ्या वरचा कंटाळा आलाय,
व बाकी काय आहे ना वजन वाढालेय फक्त
माझं ते पण होईना झाले काय करू सांग.
काय करते माझा काढलं घे. ट काय लोकान काम नाव ठेव ल्या शिवाय काय नाही, त्यांनी नाव ठेवायला बसल्यात,
समज कुठेतरी आता नवीनच्या जागी गेलो कोणतरी नवीन भेट त्यानं वाटतच नाही, माझ ग्रॅज्युएशन झालंय.
वाट नाही वाटून वाटून काय होणार आपण केलं. करायला आपल्याला माहिती आहे. त्यांच्या वाटण्यान काय होणार आहे काय, काय ग भाई दहा मिनिट काय बोलायचं, हासून च यालय मला, बघ क असं, फोन लावाला म्हून आणि, नको त आपण अर्धा त अर्धा त निवतं बोलू शकते कधी, वे नाही हे दहा मिनिट वाट काय नव्हच जबरदस्तुही काय तर बोलाय च, सांगितले बोलायच अस,
भक्ती आणि नाज्या कुठे घेणार आहेत?
कोणाचं कायच नाही सगळी विचाराला लागल्यात आता कोणाचे दो, त्यात काय मी कस सांगू शकते, स सगळी मला काय कळणार. तो कुठं घेणारेस बघ असच स्वतः सगळ्यांचं पिककालय ग. मग काय अजून, आणि ते पहिले आता आपण देणार दहा आणि कॉलेजचं नाव त्यात
होय मिळाला तरी पाहिजे. आपण टार्गेट करून ठेवले कॉलेज,
हा ते प्रेफरन्स वर आहे. बरो लिस्ट एकदम प्रेफरन्स, परफेक्ट लावा लागतया.
आणि या वेळेला तर, च लाग,
यावेेला,
कटऑफ जास्तच लागणार आहे ग.
अगं काय झालं क टफ यावे काय झाले गेले ते सगळी ऐंशी नव्वाच्या वर लईच आहेत मध्ये फोनच नाही आणि पन्ना खली सगळे असं झालंय
तेच कि स्लॉ स्लॉट वनच पेपर त्त्यांच दहा मार्क वाढल्यात
मग मी स्लॉट वनलाच आहे की मग माझं कसं वाढाय नाही कसं कुठं चेक करायचं ते वाढलेलं मार्ग
अगं ऑब्जेक्शन रेस केल ती तिथं ना तुमच्यातले
माहित नाही बाबा मग
आणि तुमच्यातली भरपूर जण ऑब्जेक्शन रेस केल तीत त्यामुळे तुमचा आठ ते दहा मार्क वाढलाय
रेज करून पण मार्क ऍड झाले का नाही हे कसं करणार
ह्यात नाही कळत खरं ता
मग तेच सांगतय ना हाय ते पर्सेंटाल मार्कच पडाय नाहीत आणि
पूजा करते किटली घायची
हाय रेंज आणि लो रेंजच झाले सगळ्यांचे मिड रेंज गेले.
एमबी ला पण थोडे जण घेणार आहे एमबीए ला पण थोडी जण घेणार
आपल्या आहे ओव्हरऑल खरं काय घेणारी घेणारच गेमस ओ व त्यांनी सगळे हा डिम्पल पण ना त्यांनी एमबीएच
होय डिम्पलच काय फिक्स नाही आवडत
त्यांनी एमबीए साठीच दिलत त्यांनी ए म पिये साठी एक्झाम च मसरल रिल्फी
दोन्ही पण दिलते त्यांनी
नाही ग मला तर एम बी ए म्हणली ती या मयुरी नाही
नाही मी निकिताला विचारली की ती बोलली तर एमसला जास्त पडली तर एम स करणार आणि एम बी ला जास्त पडली तर एम बी करणार.
अगो बाई मार्कोळ पेंड आपला डिग्री करायची होय
होय म्हणजे आता एमसी ला कसं कट ऑफ जास्त आहे एमसीए ला आणि एमबीए ला तर कट ऑफ कमी असला तरी चालतय
एम बी किंवा एमसी डिग्री आपल्या मनावर असेल किंवा आपल्या इच्छा व का मार्क ववर डिसाईड करतोय आपण डिग्री आपण
हम् ते एमबीची सीट पण टप असत सर
तफ असते सोड नाही पण काय पहिल्यांदा ऐकलोय बाई मार्क वर डिग्री ठरवणारे
अकरा मिनिटं झाले बघ परत वापस कॉल करतीस काय
हम् चालतय थांब करतो